लागला की, मी लावल्यावर का नाही लागला?
तू केल्यावर काय सांगालातो काय रिंग व्हालती.
रिंग व्हालती की.
माझ्याकडे आलच नाही.
अं काय माहित मग आता.
काय झालं? तांबव्यात आल्या लवून बघुया परत मग, काय का होतंय बघुया लावून. ठीक आहे बघूया. मग तसं लागत नसलं तर अवघडच आहे मग. कार्ड तेज्यातच पाहिजे मग अस पाहिजे काय तर विषय असणार. म्हणजे काळ असल्याला लागत असेल असं बघ तू.
गोवा.
काल कर तू काल कॉल करत म्हणलीस त्याच्यावर माझ्याच्यावर
काल कधी म्हणलेलो.
म्हणज तो म्हणलीच नंतर न का? तुला माहित तू काय म्हटलेली रात्री कॉल केली तस म्हणज्या काय सात काय साडेसात नाहीतर घ्यावा ए का टायमीला कॉल केली तिथू बघ. परवा दिवशी परवा दिवशी म्हणालीलच उद्या कॉल करतो. हा. काल नाही काही नाही.
नाही काही तर कराल तुम्ही म्हणून काय तर कलतो. म्हणून नाही कला आता
हम्म नाही म्हणली आता करते नंतर करते मॅसेज नाही. काय बसलय कम्प्युटर वर जरा मॅच बघ तू मॅच बघय घरात तू मॅच बघत नाहीस.
कसली? नाही.
आवडत नाही काय कळत नाही.
बघतच नाही मला कळत नाही.
कळत नाही काय रोनाल्डो मेस्सी तर माहिती आहे कोणकण आहे.
हा रोनाल्ड माहिती आहेत. मेस्सी पण मह
मेस्सी माहीत नाही माहीत घ दन माहीत. क्रिकेट प्लेयर आहेत ना ते हॅलो. ह.
हड.
ते तर माहित आहे मला
तेज दिलोग इितलायस तू?
म्हण.
रेल बघितलंच का?
होय ती म्हणतेय होय होय.
मरान कोलीया. ह हा.
बया म्हणज
हम् रतमेश
असतच की एक माहीत नसते. हो का?
हॅलो आजं का बोोललास?
कसं बोलू?
असं का बोलालंय स्मित बोल यालाय.
याला गोय प्रत तुघयलायला.
अ का?
ते दादा आलता त्याचा न्यायलाग म्हणजे दादा आलता त्याचा नाही नाही. मला तर काय बोला ना ऍडमिशनच ते दादा झालता ग म्हणजे दादा सग ग्यायला वाटत तथ रायला तो आणि यश ग्यायला वाटतो. त्याला सुट्ट्याच पडल्यात ना, मॅच तेत, यश आता गेला की. यश होतं किं आठोडावरर त्याची पण काय एंटरशिप चालू होती.
ह.
यश ची पण काय इंटरनशिप चालु होती काय?
अ हा
हम्म त. तु पण काय मग, आता गेल्यावरती
ह हा.
सगळ्यांना पेड इंटर्नशीप च मिळाल्या. तुमच नसतील न्हव, व्हय व्हय. हो येश ना पण, काय इंटर्नशिप?
ह ह्या वर्ष नाही, हे वर्ष सोडुन दुसऱ्या वर्ष
मग तुम्ही काय करणारा इंडरशिप ला?
हम् बँकेमध्ये! अ शेअर मार्केट किंवा फायनान्स सिलेक्ट करायचा असते. मग त्या दोन्ही पैकी सिलेक्ट करून मग. त्यातलं देतात त्यांनी, इंटर्नशिप ला काम.
मग शेअर मार्केट म्हणजे नेमक काय देणार तिने?
म्हणजे आता काय शिकवतात काय माहीत, मला पण नाही माहिती एवढं.
शेअर मार्केटच असते रे सगळं, हा काय?
शेअर मार्केटच सिलॅबस. म्हणजे ट्रेड घ्यायचं द्यायचं असलं?
ब एमबीए ला म्हणजे फायनान्स तेन आसते कि नाही.
एक वर्ष झाले की दुसऱ्या वर्षी स्पेशलायझेशन असते कायत फायनान्स किंवा शेअर मार्केट असं मग जे आपल्याला जास्त माहित आहे ते सिलेक्ट करायचं. हो ज्यात इंटरेस्ट आहे ते सिलेक्ट करायचं. आता शेअर मार्केटमध्ये. काय सगळं तेच असते की शेअर्सच.
होय मग ते घेना तू एक नंबर तुला आणि माहिती कळेल ना
आता हे ह्या वर्षभर बघायचं हे. हे वर्षभर बघायचं पुढच्या वर्ष असते ते.
हा शेअर मार्केट घेतली तर एक
ह
तुला काल माहिती सगळी तर नंतर तर आणि जरा अस अभ्यास केलीस तर लेय भारी होईल काम. नुसतं बसून पैसा छापायचं मग, अ हाय तर. हो न.
बघायच, मला एक्स्ट्रेनल. पाहिजे होत खर तर एम बी ए.
एक्स्टर्नल, मग मिळाय नाय?
मिळाली नाही, युनिव्हर्सिटीला बंद झालं एक्सटर्नल.
एक्सटर्नल टाकून इकडं बँकिंगच करणार, काय?
कुठली युनिव्हर्सिटी कुठली आहे?
शिवाजी युनिवर्सिटी शिवाजी युनिव्हर्सिटी होत, बंद झाले.
हाय ना त्याला?
अरे होता आधी ह्या वर्षी बंद झाले
हम् हम तुम्ही घेणार मग बंद केेलं नतर
तू एडमेजन घेणार नाहीस होय.
कोण?
आं
मी कुठे घऊ
हा काय म्हणाली, अऍडमिशन घेणार नाही.
कोण म्हणलं?
मला मम्मी म्हणली रोया म्हणालाय, एडमिशन घे नाही. तुमच्या मम्मीने सांगितले असेल
बी सी ए
हा हा हा.
झाल्यानंतर एमसी ए ला असेल ग. आता आहेत ना मी बी सी ए चालू आहे थोडी आहे ना.
हम्म हम्म.
एम सी हो एम सी कोण करणार भाई इथं बी सी बी नाही झाली.
त अला
थर्ड इयर झाल्यानंतर ना मग. एम सी नाही म्हणतो एक कोर्स करायचा कुठला तरी
ग हा
ह म नंतर ना काय असेल ते जॉब कधी लागायच आणि कधी पैसे यायचं.
हो ना पैसा जमा पैसा का देऊन म
म्हजे तर पाच पन झाल झाले आता गाडी घेतलं बसून.
गाडी घेतली असते मी न गाडी घेता कंगाला. मी काम सोडल माझकड पैसेच नाही ते ह्यावरन जरादरा आलत ढ तेवढं पण संपल्यात, हे मागो ते मागो. ते शाईन वर जालं अस स्वस्त मिळालं वापरला लागली घेतलं कपडे
माझ त्या ऐक तर, माझं ते कार्ड बॅलन्स अप्लाय म्हटलो. त्याच्यावर पाचशे आलंत गे आणि हजार पंधराशे आल्यात होय, आ मम्मी. बघितलं कि म म्हटलं आता मम्मी का मम्मी काय तर मागवतो पैसे नाही आहेत आता, बघूया जरा त्याच्यावर बॅलेन्स मारा पाहिज ज.
हब हब दे ना आय खरं तुला. तुला पाहिजे कशाला सांगते म्हे रिचार्ज कशाला पाहिजे डायरेक्टग मार ना मागून ना
ओटी पी येइना झालंय रे, व्हीआयच्या कार्डाला तसं सांग. ऑलेडिटी असत्या लगेच, दुसऱ्या दिवशी बंद पडतय. ते ओ टी पी येईना झालंय तेच्यावर. अरे ओ टी पी हे ना झालंय ना त्यांच्यावर. होय. हायकी मगं
म तुला.
ओटीपी लागत नाही का ते, पैसे युज झाल्यावर व्हेरीफिकेशन ला. व्हेरीफाय करायला.
एकदा टक्के ट्राय करून बघितलीस तू,
होय.
काय म्हणते,
दोन तीनदा बघितलो ते तो, पण ओ टी पी येईना झालंय रिचार्ज करा म्हणते. आणि मी माझ्या फोनमध्ये, त्या नंबरचा अकाउंट उघडालतो. कि ते पण म्हणजे ते, इकड उघडलंस की तिकडं ओटीपी नव.
तो पण ओटीपी जाईना.
हम मग रिचार्ज मारना बारकासा, ओटीपी पुरतं टाॅकटाईम मारना.
हम्म हम्म, बघतो आता.
यूज कर एक वीस तीस रुपयला टॉकटाईम. ते म्हणाले येते ओ टी पी, काय येत नाही.
काय माहित. माहित नाही.
त्यातेची इन्फॉर्मेशन घे, येते काय नाही टॉकटाइम मारल्यावर.
नाही तर बिन कामाचं फुकडमध्ये जायचं, ते टॉकटाईम पण पैसे.
होय.
तू पण शहानी त्याच्यावर अकाउंट काढल्यास, घे कार्ड असं झालतं त्यांच्यावर.
अरे नाही ते, नवीन घेतलेलं रे. आदी नवीन घेतलेलो, म्हणून‌ मी उघडून. ठेवलं आलं तर आलं म्हणून, आणि ते आले तेच्यावरच जास्त आल्यात. हम्म.
काय अवघडच काम
ते तू अकाउंट काढलेलंस बघ, आणि कोणाच तर. दोघीजणी लागतात कां.
कुणाचं.
आणि कोणाचं तर अकाउंट काढलेलंस की, दोघा- तिघांच तेच्यावर पण आले असतील बघ.
ते होय‌, अजून कधी आलंय तुला.
मी आज बघितलो. काल काय आज, बघितलोय सकाळी.
आज सकाळी बघितल्यास.
हम् आलो आसल. आता तेच्यावर रिचार्ज मारून बघाय पाहिजे मला.
तेच की रिचार्ज मारणार मग, टाॅकटाईम मारून पहिला येत का बघ मॅसेज तू.
हां. जरा मी आता कणी, हे बघतो थांब. तो फोन ठेवल्यावर ते, मी एक कॉल केलेला ते वाया गेला का?
का
मग हा चालू आहे हा तिथं दिसतोय का बघतो थांब.
दिस्से थोड्या वेळाने येते. तू थोड्या वेळाने काय बोलते माहिती आहे कॉली म्हणून पडते.